हा बोला की. हह
आली काय रेज? मगाची नव्हती काय? झालं तुमचं?
हं डाटा बंद होते. बाता परडेकडं आलो. जेवला? हा झालं बघा तुम मी पण जेवली. तुम्ही?
जीऊन बसले.
हा हा ह आवरले बघा. हह.. आमच्या कडे दहा वाजता स काय आवडते?
हा हा, काय करताय घरातच असताय? आई तिकडं पूजा माशींच्यात, हा हा.
मता क ब्लाऊज साडी पिको फॉल, शाळेची यूनी फोम सगळं शीवतोय, आता सक सकाळी एक दहा साड्या पीको फॉल केल्या आता ते हात शिलाई घालून आता जरा जेवण करून बसलेले.
हा हा घरातली
हो.
हॅलो.
हा बोला की.
एक मिनटे्, ए पिल्ल्या. येपिल्या इथाय ए आई घरात हाय म्हणून सांग तिला. हॅलो.
हा कुठून बोलताय तुम्ही?
मी कसबा सांगावहून बोलतोय कागल तालुका.
कस हा हा ह माहितीय,, आम्ही कुरले निपाणी जवळ.
हा हा, हा हा. मग शेतातच हायसा काय गावात हातसा?
नाही नाही आम्ही गावात हाय राहायला.
ह हा.
हम्म..
ह.
आणि काय.
हम्म फॅमिली पोरंते हाय काय.? मुलगा एक हा तीन वर्षाचा, मुलगी आहे सहा वर्षाची.
हा हा.
एक मुलगा एक मुलगी हाय.
हा आम ते दोन मुली आहे, दोनही मुलींचे लग्नं झाले.. थोरले मुली हा थोरले मुलगीला दोन मुलग आहेत एक मुलगा आणि मुलगी हाय,, धाकटीला एक मुलगी हाय मुलगी हाय. परत सूनबाईचं आता डिलेवरी झाल्या तिसऱ्या महिन्या
हा हा, तुमची मुली ईंनचकंजीत हाय काय?
हा आमच्या मुली दोन्ही पण इचलकरंजीला असतात.
हा हा
बाकी काय,, तुमच्या घरी काय उद्योग?
काय नाही, घरातच आसतोय मी.
हा हा हा.
ते हे छकी पूर्वाचे हम्म. काय नसतय घरातच असतोय दिवसभर. पोरगा मुलगा एक लहान हाय, त्यालाच की घ्यायचं.
हो, मुलं लहान असलं की तसंच होतय. आणि सासूबाई वगैरे
सगळे जातात की कामावर‌.
हा तुम्ही एकटे करत असता काय? हा.
मुली एक जात्या अंगणवाडीत. हम्म. ए मडीसला. साऊंड कास्टिंग मध्ये सुपरवायझर आहेत.
हां.
नाख.
आमचे मिस्टर शेती करतात.
अ आमची नाही शेती तिकड आहे इकड नाही.
हां.
म.
कसबं सांगाव ला ना आमच्या कुर्लीचे पण नाहीत आमच्या गल्लीतली आहेित भारत ती म्हणून त्यांचे आडनाव बहुतेक पाटील हाय वाढतं.
गावातलं काय माहित नाही हो इकड आ माळावर आहे काय माहित.
हा असस्तील सोडा.
अ म झाले पूर्ण काय नाही?
नाही आत्ता माझं किती आज चौथ पाचवा का सहावा दिवस आहे माझं‌.
हा हा. आत्ता सुरुवात केलायसा व्हय? हॅलो‌. आता सुरुवात केलाय?
हो. आता तरी एक आठ-दहा कॉल झालेत मग त्यात पाच-सहा फेल गेलेत.
हा हा.
हम्म. बाकीचे.
ह हा. मग काणी काय?
काय नाही बघा. हम्.
शेत आहे होय तुमचं?
हो शेत आहे आमचं.
मग‌ मुलं काय करत्यात?
मुल काय एक मुलगा हाय आमचा पण एमआयडीसीला आहे.
ह हा.
हम् सुनबाई ती डिलिव्हरी झाली ती आता या स परवा गेल्या माहेरी. येतच होत्या. व्हय पहिल्यांदा.
हा हा.
हम्म.
आम्ही यथे डिलिव्हरी त्याने आम्हीच केली होती आत्ता गेली आ. आठ दिवस झालं आता गेली.
मुलगी आहे का मुलगा? हा हा.
हम्म.
मग कधी झाली डिल्हीवारी?
आता काल बावीस तारीखला तीन महिने पूर्ण झाले आत्ता चौथा लागलाय.
आत्ता गेलेत व्हय तिकडं मग.
होय.
हा हा.
झाल्यावर सगळे घेऊन गेले तेनी.
हा हा‌.
मग काय करायचं.
हाम्म जाऊदे जास्ती सिजर आहे का नॉर्मल.
नॉर्मल हाय नॉर्मल हाय.
आ हा.
अ तुमच्या मुलगीचं नाव अमृता आहे काय.
नाही नाही एकटी आरती आणि एकटी अक्षता.
हा हा.
केले असेल काय तुम्हाला फोन.
होय त्यात अमृता म्हणून एक हूती. तिनी बी कुर्लीच हायत तिने मला फोन केलेतेत.
आमृता.
हम्.
काय माहित नाही ओ आमच्या आमच्या इंथ अमृता आमच्या घरात कोण नाही.
हं हा.
आरती म्हणून हाय आरती ती इचलकरंजीला असतीया ती पण करते की.
हा हा.
हा.
आणि काय मग.
काय नाही बसलोय दारात बाळ झोपलयं आमचं.
हा हा हा.
तेच म्हंटल फोन लावून बघूया रेंज नव्हती तुम्हासनी. कॉल वेस्ट गेला माझा.
होय तसंच होतय ओ ते. हो कसं आता ते वातावरणामुळं पण हे व्हायलय की घरात रेंजच येत नाही ओ आता.
होय मला फुल रेंज असतीया तुम्हासनीच रेंज नसतीया वाटतं.
होय होय.
मग आता परड्याकडे येऊन बसली पाटीमागं.
हा मग आवरलं घरातलं सगळं.
आवरलयं आता काय आणि चार वाजता आणि चहा करायचं जरा कपडे कटिंग करायचं आता झालयं सगळं
हम्म एका ब्लाऊजचा किती रुपये घेताय
आमच्यात आता कटोरी आहे सत्तर रुपये बिना आस्तरचं म आ आस्तर लावून हाय दोनशे वीस रुपये आम्ही घेतोय मग डिझाईन वगैरे असतात म म तेला तिने कसं डिझाईन सांगते त्याच्यावर असतयं लेस लटकन काय लागतयं तिच्या बेतावर पॅच वर्क असते आणि त्यात बोटणेस
चारशे पर्यंत जाते प्रिन्स बोटने एक ते नाहते ना ते पण शिवते सगळं
हा हा
हां सगळं फॅशनेबल शिवतोय
हा हा ड्रेस शीव
असं असतय. मग तुम्ही घरी बसून काय करत नाही असं काय तर शिकायचं की आजून मुलं पण लहान आहे सोडा तुमची. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो